हॅलो काय ब ह,
अगं ज राहिल मवाला नव्हत आणि तुला काय टेन्शन येऊ राहिल.
चालु लागू राहिले ग मग काल दिवस भरातच लागले नाही कोण.
बाई आता सध्या लागू राहिले आता आ त्याच्या आधीच म्हे आधी मोनिकाल केला डबल.
वळणावर हाय म्हनल मला दोनशे रुपये आज मला म्हल पन्नास रुपये मार मला,
काय तलवी सांगून गुनाच होत माणसाच.
तो काय झालं किती पेमेंट दाखेल.
अग पेमेंट लय दाखवुन राहिल त्याच्यावर.
किती घ्य कंद लाग.
आ एखाद लाक जग- तेवढी तेवढी कॅपेसिटी नाही मग घ्यायची.
ताव नठवी पण आता पण करते तुला कट करून-
अगं येडे जास्त वेळ बोलल का जास्त गुण भेटत तुला-
बैसगापची बाई त्याच्यावर म्हणते कट करा आता फोन. कॉल प्रोवेट येवु राहिलं
कमी दोन तीन मिनिटं तरी बोलत जाय.
बोलले दोन मिनट तुल का वर बोलू- हा
ऐक न, वडवरन म्हणटलं, मला एवढं झालं ना आता मी मला बायाची फोन येऊ राहिली त्यायला म्हण ते चालू होणार कइ दिवसात. त्याची वाटीपीच मागून घेतल्या.
हे ते किती दाखव राहिल पैसेे-
अग तीच चेक करीच होती तु मधी मधीच फोन करी ती आणि काय
बस गापची तूच म्हणती नाही दाखवला त्याच्या मध्ये
मा नवरा आरबळा नंतऊ द्या ह्याच्या खाली वतनजीर्वा काली-
अगं अगं अगं सात हजार रूपये इथं दाखवित होत पण मग एवढी दास की मी का मये नसून म्हणून मी थान म्हण जर चेक करते
हम्म
बाई तेवढेच झाले मी उद्या उद्याच मशीन आणि गं
तो मशनीचा नाही उद्या बांगला बांधाला काढती.
आगं ऐकू ना चेक कर मी एवढी खुश
ह् दहा बुधर पिटली येऊ आलं नाव याच्यावर
आणि मग म्हणलं मम्मी चूकवलेल ना मी त्यांच्या फोन
अगं पण मी एवढे दहा फोन कोणा कोणाला लावली पण ते लागणार नाही. आणि तू अ फोन लागला तू कसं काय इकडे येऊ राहिल तिनदा तिनदा काय माहिती
ह बई लागू बी राहिल पुढं भरले बी जाऊ राहिलं
काम नाही झालं आजच्या आज चालू केलं गाडी भारायला लागली मग कालपासून मी तुला नाही म्हटलं का डोक्याची बाहेर मला टेन्शन आलते पुढचं जायना कैची पुढचं जायना.
हा
आणि अगं या ते काय म्हणतं पहिले चर्चा करा बरं का मी चर्चा बी कीली तुला जरी फोन केला पहिला आणि मग डबल त्याच्या लावाला गेले फोनच लागलं नाही.
झोपा आता मला लय गोळ्यानी झोप आली ग मला पडू दे
तो अपॉइंटमेंट पाय दरची काल केलंत मी
तुझ्या जीवाला दिलासा देते मी काय तुला पूर्ण झालेली.
हा ठेव.